हॅलो हा मी हऊ हॅलो हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो!
येतोय का आवाज.
हा हा येतो बोल ना.
काय करते.
काय नाही बसले होते बघा तू काय करते.
जेवण करायचं आता. हो.
बापरे एवढा लेट
कुट लेट ये नाष्टा झाला आता नाष्टा झाला होता सकाळीच मग आता जेवण.
आला आ किती कुठेपर्यंत आले. ह पाऊस ग वाळाला पूर आला म्हणून हम्म. सकाळपासून लई पाऊस होता आता उघड हा ना पाऊसच चालू होता ग कॉलेज. जायचं ना हा तिकड आहे का पाऊस. तो चालला ये अरे बाबा. अरे आमच रात्री सुरू झालं बरच जोरत आत्ता उघडलाय थोडं.
ह ना नाही इकडं म्हणजे अजून सुरूच ये.
हम्म.
आहे ना. त्यांना लग्नाला जायचं ये.
काय काय
अ हो पावसामुळे कॉलेजला जाता यायना.
घरीच ये का मग आता.
हा ना अजून आता कुठं परवा कॉलेज भरलं होतं. अजून गेली नाही कॉलेजला.
परत सुट्ट्या आल्या ना,
हा ना हे पावसामुळेच काल तर सुट्टाच होत्या, आज पण नाही जात. चालना आठ वाजता कॉलेज राहता. तसं तेवढा पाऊस सकाळी-सकाळी,
हा ना आज कालच कालच जास्त सांगितला होता तर पण कालच्यापेक्षा आज
हा काल तर काहीच नाही झालं आमच्याकडं आजच
नाही कालचा पण भरपूर होता आमच्याकडे पण काल कालच्या पेक्षा आज जास्त वाटतंय शाळेला आजही सुट्ट्या दिल्या.
बापरे!
हम्म,
का आला आता बाहेर निघते येत नाही. व्वा हं हं
मला तर येवढा कंटाळा आलाय. घरी कॉलेजला जायचं तर आता पाऊस,
हाय ना जेवायला बस.
हा
जेवणं झाली सगळ्याची,
हा झाले का? तुमचं
नाही का जेवण करालोय.
अच्छा!
हम् आमची लास्ट वेळ आहे.
सगळ्यांच्या आताशी झोपा झाल्या.
ये बाय आत्ताशी झोपा झाल्या.
मग इतक्यात आंघोळ झाली आता गेले कामाला
असं इकडच घ्या मोकळ्याचं
हा, हा काय चालंय बाकी, हं हं काम काय मळ्यात हा ना,
नाही ग लावायचे आता, बरं तिकडं रोप टाकला आहे. हम्म
अच्छा!
आज आहे वाटतंय लाईट,
हा आहे आज नाही गेली नशीब लाईट, म्हणलं सकाळी एवढा पाऊस होता. कॉलेज सुरू झालं, कॉलेज सुरू झाल्यावर
तवर टाकायचंच नाही का?
नई आता घरीच राहते म वायफाय राहत काय?
सकाळी एवडा पाऊस होता. मटलं, आज काय लाईट येत नाही. नशीब आली हं. त्याज ते बसवल नं तेच तीन - चार दिवस त्यांला प्रॉब्लेमच होता. चालतच नव्हतं आगं. हम्म. आता काल पासून जरा निट चालायला लागलय.
खाली वर. तुमच्या
काय नाइ. काय भाजी केली? बटाटेच खाताय काय नुसते? हा.
मावशी न ते. काका न ते.
ते आहे. बाहेरचय. चाललय, पावसात हिंडायची कामं.
हा, ना. आत कमी झाला का नाही? नाही झालं.
आत्ताच कमी झालाय. तरी बारीक भूरभूर हायचंय
पेपर झाले का नाही
अजून कॉलेजच नई भरल माज. थर्ड इयरचं. हा, ते झाले फायनल. अच्छा, ते. काल पेपर होता. पावसामुळे कॅन्सल झाला. दोन दिवसात सांगणारे मग, परत कधी?
हा, का?
हम्म. एकदाचं होऊन गेला असता काल. जाकर देखेंगे.
काजवतं का?
हा, काल होता पण पावसने कॅन्सल झाला ना.
हं, हं. बाकी अजून? लग्नं, कोणाचय?
इथलंच. गावातलंय गं. कोण चुलत, मावस सासूकुण त्यांच्या.
हम्.
हम्म.
हं, हं, हं. दोघेही चालले का?
हा, दोगेही चालला.
हं, हं.
सगळेच चालले. फक्त आजी न मीच घरीयत. हम्म.
परत तुटली. कशी काय तुटली? दाखव इकड. ते सारी पोथी नीट करते. तोडून टाकती. यातंनं कोणतं पिन लावायचा. होय. हा लाऊ का? हो, ना. कोणता? नाही गं. ऑरेंज लाव.
अरे? हा. मला ते काय? हा, तुला. मला बघते व्हय? व्हय. हे दुसरीकडून दी ना गं. दे ना भाकर. मि तांदूलीच्या पोतींनी पण
रिपेअर इथं करू राहिले का?
हा ना. सहज तोडून जातं. कुठे आटकतन अन तोडून टाक हम्म. सारखं याचं ते पेंडंट त्याला घाल, त्याचे हे याला घाल. हम्? पैशाचं, पैसे नाही. हा ना. हा चार-पाच पोती म्हणे पैसे नाहिये. हम्म.
सोन्याची करायची ना मग एक.
सोनं तर नाही चाल, अगदी दे ना तू कडी तर दे आवरून बसलेले,
काय अगं आहे पण निघून जाईल परत.
आ?
अं, माझं हेल्मेट खराब
द्याना तिला नंतर, सहा महिने
काय?
सहा महिने द्या ना तिला काढून एक
तीचं ते करेल ना. ती बघरी तोडून ठेवली, आता तीच घालायची तिला. काय?
दुसरी नाही चालत?
नाही. काठ-पदराची स साडी वर वेगळी, साध्या साडीवर वर वेगळी, कॉटनच्या साडीवर वेगळी
काय करत वा.
नाही तर काय.
बायकांना हिकडच्या घरात, ते लाज वाट काय म्हनाव देवा, ऑर्डर नाही कुठं आज
नाही आज लग्नाला जायचय त्याला
आज नाही काही काम
नाही मी दिवसभर येत नाही मी त्याचा भरोसाच नाही इतक तिकडं -तिकडं
त्या हॉटेल वर चालूच राहत ना ग हम्म
दुकान
दुकान आज बंदच आहे आज नाही कोणी घरी
काही नाही बाई आराम
आराम चालाय
हम्म माझा आरामच हाय अजून
किती दिवस
जोवर कॉलेज भरत नाही तोवर
चालेल मग घे आवरून
हा हा घे आवरून खर जेवणार
कर मेकअप तिचा चांगला
हा चल ठेवू का
हा-हा
मम्मी धर गं हे